हा बोला अ आता का झाडून काढत त मी आज उशीर झाला मला ह झोपली होती मी जराशी
मला वाटलंस आवाजावरून वाट
झोपली होती मी जेवण केलं आले की आत आणि मग थोडी झोपले मम्मी म्हणे मम्मीने उठवलंच नाही मला
हाव का
हम्म आणि एक त आज मंदिरच जायच होतं मला
आज गुरुवार साई बाबा साई बाबा की गजानंद महाराज.
नाही स्वामी महाराजांच्या.
अच्छा मग चालले नाही का मंदिर म्हदे?
आता सहा वाजले आरती सहा वाजताची असते ना. मला आत्ता लक्षात आलं.
आता तर टाइमिंग जास्त झालं ना. सहा सव्वा आता झाली असेल जवळ आहे का तिथंन का लांब आहे.
नाही दूर आहे ना. पंधरा वीस मिनिटं लागतात आम्ही थोडं गावाच्या साईडला राहतो. हम्म त्याच्या मूळ
मग असं असं राहिलं तर अलारम सेट करून टाकायचा ना, जायच्या म्हणजे पंधरा वीस म्हणजे अर्था तास आधी आरार्म फिट करून ठेवायच की हे
हम्म आता दर गुरुवारी जात असतेु मी गुरुवारी रविवारी.
अच्छा.
आराम लावून ठेवतच जाईल म्हणजे गुरुवारला की समजून जाईल मला अस आवाजाच्या आधीच
म्हणजे हे मी केलं आहे प्रॅक्टिकल म्हणी आता पण ते सुरू आहे माझं काही काही म्हणजे माइंडमध्येध्ये राहत नाही ना हा गोष्टी नाही का. तर मी अलारम सेट करून देतो.
हो का छान आहे. तुमच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे.
नाहीय रे कबा नॉर्मलि आहे.
नाही मला नाही ना माहिती खरंच नाही माहिती. आणि मी आतापर्यंत कधी गेलोच नाही. असं टाईमवर लक्षात राहते. म्हणा पण कधी कधी कामाच्या गडबडत आठ रोज च आणि एकतर आज लवकर आली होती. हम्. हा ते मग मी जर उशिरा आले असतील ना तर मग मला माहित होतं अरे यार आपल्या जायचं मंदिरात. तसं तसं मग त्या गोष्टी बरोबर टाईमनुसार होतात.
नाही तर एक एक गोष्ट नोटीस करा तुम्ही कधी पण म्हणजे जे आपण प्लॅनिंग करतो ना. ते प्लॅन कधी होत नाही सक्सेस. आणि हायडन फयट म्हणलं ना. काय माहिती बा आणि हायड अड पाश करतो म्हंटलं तर सगळं होऊनच जातं.
हा. इतरा आहेै.
आज आज झालंच ते माझ्यासोबत तस. मी काल प्लॅन केला रात्री. आपण बोललो ना बोलो मग म्हंटलं जेवण ून घेत थोडा जेवण केला मी हलका फुलका आणि मी सोबतच होतो तर माझ्या फ्रेंडच्या फोन आला. असेमचा त्याच्याशी बोललो हडी अर्धा तास मग बेट वर गेलं तर ते स्टेटस वगैरे बघण सुरु होता. त्यानंतर मग म्हणलं हो जायचंय मला तुमसरला मम्मीच्या पण चष्मा रेडी होता म्हणून आणि मला पण ते बुक्स आणायचे होते. लायब्ररीमध्ये होते तर. आणि सरांशी पण बोलायच होता. तर अलारम लावल्यावर उठ ो लवकर तर पाणी येत होत आणखी झोपलो मी त्याच्यामध्ये मला निघायला वेळ झाली तर. सरांशी पण भेट नाही झाली. आणि ते जे बचे मुलं होते. त्यांच्या सोबत पण भेट नाही झाली.
अ.
लायब्ररी मध्ये गेलो बुक घेतला आणि मग चष्मा घेतला आणि रिटर्न आलो आणि हा रिलायन्स स्मार्ट पॉइंट मध्ये गेलो होतो पुन्हा
अच्छा
तिथे थोडा एक दोन सामान घेतला आणि रिटर्न आलो
हा हा हा
म्हणजे एक सामानच घ्यायचा होता फक्त हा पण एका चक्करमध्ये दहाबारा दहा ते बारा सामान घेऊनच आलो असं झालं आणि नागपूरला पण म्हणजे मी जातो ना नागपूरला तर डिमार्ट मध्ये जातोच मी म्हणजे काही सामान राहिला तर हार्डली मम्मी पाच ते सात दहा-बारा सामान चांगल तर पंचवीस-तीस होऊनच जातात
हहह तिथं गेले की अजून घ्याव वाटतं ना काही पण
हा ते माहितच नाही आणि आपण हे आणि जेवढं सामान राहिलं ना तिथं आधी घेऊन टाकतो बरोबर नंतर हे घेऊन टाकतो ना ते घेऊन टाकतो त्याच्यामध्ये मग वेट जातोय आणि मग बजेट जेवढा राहते ना मग डबल बजेट
त्याच्यापेक्षा जास्त होतय
हा आणि मग बिल पण देताना काही वाटत नाही बरं काही दुःख नाही होत जेव्हा आपण घरी येतो ना अरे यार कशाला आणला
हा हे होतय मम्मी मी म्हणते कशासाठी घेऊन
तर मी पण असं आज पण तेच झाला ते दोन सामान आणायच होती दोनच्या चक्करमध्ये दहा बारा येऊन गेले अस झाला
पण आ काम तर येतेच ना
हा
यूज होतेच ना त्याच
हो हो म्हणजे घरचे तर ते आले माझे तीन-चार सामान एक्स्ट्रा वाढले मी एक ते मस्किटो साठी बॅट नाही का
हा हा हा
मच्छर साठी ती आणली आणि एक ब्रेड केक आनला म्हणजे ब्रेड केक नाही का ब्रिटानीयाचा वगैरे येतय ते आणि चॉकलेट वाढले तीन अस झाल
म पाहिजेेतच ना
हम्म ते राहते ना फ्रीज मध्ये एनी टाईम राहतेच फ्रिजमध्ये फाईव्ह स्टार
हम् हम हम्
तर आता म्हणजे कमीच केला मी चॉकलेट खाणे पण कधी कधी होऊनच जाते ते मूड झालं तर
पटतय
हा आणि आज म मन होतच होत की गोड काही तरी खाल्ल पाहिजे म्हणून
होते कधी कधी मला तर आधी खूप होत होत पण आता कस घरी गोड नाही खात
का बर?
नाही खात गोड अस. कधी कधी खाते फक्त असं जास्त नाही खात.
अच्छा. असं आहे इथे आता थोड हवा- चालू झालीय वर. तिकडे?
हो का? इकडे तर काहीच नाही. इकड गरम होतय. नाही इकडे गरमच होतय.
इकडे मॉर्निंगला पण थोडं पाणी आला अर्धा ते अर्धा तास. थंडा करून गेला न पुन्हा ऊन निघाली. आत्तापर्यंत ऊन होती. पण आता नॉर्मली हवा हवा सुटलीए. समजेल आज येते का तर. काय माहिती भाई. येईल तर असं जोरात आला पाहिजे ना? थंडा करून गेला पाहिजे. नाहीतर थोड- पण पाच मिनिट म्हणजे पाणी काहीच नाही आला ना. असं झालं की आपण नाही का असं- अंगणामध्ये ते पाणी नाही मारत का मॉर्निंग? हा मॉर्निंगला अर्धा - तास आला अस नॉर्मली. पण तो थंडा करून गेला बरं पूर्ण मोसम. आणि मग ती जेव्हा साडेनऊ ला ऊन निघली ना? पुन्हा आणखी गरम झाला. मग वरची पण उष्णता आणि जमिनीची पण उष्णता त्याच्यामुळे गरमीच गरमी. अस झालं.
ते तर इकडे तर पाऊस कसाच नाही.
पण हे आहे. तर घातक आहे ना पाणी? पाच मिनिट येते मग पुन्हा वेदर चेंज होऊन जाते. मग- तब्येती खराब आणखी.
ह.
असं झालं. एक मिनिटं. एक मिनिट. एक मिनिटं. ठीकए. काय म्हटलं अक्का? येतो येतो थोड्या वेळात. हो येतो. एक मिनिट. एक मिनिट थांब हं.
हा हां.
आलो रे बाबा. हा बोला.
कुठे बाहेर जायचं होतं की काय?
नाही. नाही. नाही. नाही. ते आत्यांनी पैसे दिले मला-
हा हा हा.
ते घ्यायचे होते.
अच्छा.
मी म्ह- नंतर ते मगाशी मी तिला फोन लावला. नाही नाही नाही मगाशी तिला फोन लावला मी. तर अनिकेत म्हणते मग रात्रीला ये.
हा. हॅलो.
हॅलो. आवाज नाही येत आहे का?
हा. ते हवेमुळे थोडं आवाज हे होत आहे वाटत. येत नाहीये. थोडं कधी कधी मध्ये मध्ये आवाज हम्म आता क्लिअर येताय.
हा तर ते आवाज मारत होती जोरा- जोरात म्हणजे अन्या- अन्याच म्हणते ना मला घरी.
हा हा हा.
म्हणलं काऊन बा काय झालं इकडे ये म्हणते अर्जंट कामाय मला वाटलं दुसरं काम असेल काय.
हा हा हा.
असं झाल.
अच्छा मला वाटलं बाहेर जायचंय का कुठतरी.
नाय नाय नाय पाणी आणायला जायचंय आरो चा पण ते संध्याकाळी जातो मी आरामात.
पाणी आणायला बाहेर जावं लागतंय?
हा म्हणजे आहे मशीन घरी लागली नॉ मली साठी पण पिण्याच्या पाणी नाइ का?
हा हा हा हा.
गावामध्ये असते ना म्हणजे आधीपासून ते गोड पाणी गावाच्या बाहेर ते आणि आरो चा आरो चा पाणी मम्मी आणि आजी पिते आम्ही मी आणि पप्पा नॉर्मल पाणी गावाच्या बाहेरच
अच्छा अच्छा.
आम्ही नॉ
आम्हाला पण आणावच लागतं पाणी.
हा मम्मीच्या मम्मीला मी इथेही आणलं आता आपल्याकडे. ते आसच पाणी पित होती ति त्या उदा ला तर मग आता तेव्हापासून आरोचा पाणी आणतो मंग मी बाहेरून तर मग मम्मीला पण आता हॅबीट झाली.
हम्म पाणी चेंज झाल की सर्दी पण होते ना?
हम्. आणि मला कसं नॉर तो आरोचा पाणी मजाच नाया नाय येत. घरीचाय असेल ना आरो?
हम्म.
टेन्शन नाय मग.
घरी आहे पण पाणीही नाही ना अजून चालू नाही केलं.
हम् हम्म आपलाचाय मग बाहेरून आणत असाल आता?
हम्म बाहेरूनच.
ते होळीत हा.
पाऊस कमी हाय ना ते पाऊस जर चांगला असत तर मग चालू केलं असत.
हाव. आणि कंटिन्यू जर आरूचा पाणी पिला तर मग आपण बाहेरच पाणी नाय पिऊ शकत.
नाय सर्दी होऊन जाते लगेच. ते तेवढं चांगलं पण तेवढंचाय आणि वाईट पण तेवढंचाय ते.
मी बाहेर जस गेलो मी तिकडे तर बॉटल मधलाच पाणी पीतो आरो चा. आणि बाहेर गेलो तर आरोचा पाणी राहते सगळ्यांकडे आता अवेलेबल. मला असं काय वाटत नाही मला असं की आरोचा पिला पाहिजे असं पण घरी घरी नॉर्मलच पाहिजे मला पणी.
हम् हम् हम् हम् सर्दी नसल ना होत?
पाण्याचं तेवढ्या नाय कधी कधी अ असं म्हणजे तब्येत वाटते असं खराब जर जास्त ट्रॅव्हलिंग वगैरे झाली तेव्हाच.
हम् हम् हम् हम्म छान हाय मग तेवढं तरी. आम्हाला तर भातच तब्येत खराब होऊन जाते सर्दी होती.
ते रा आहे सग सगळ्यां लोकांच तसं आहे. सगड्या लोकांच तेच आहे मॅक्झिमम. सगाड्यांच नाही मॅक्झिमम एटी नाईंटी पर्सेंट लोकांचं तसं आहेच.
हम्म असं वाटतंय आधीच नको सवय लावायला.
पण मग त्याच्याशिवाय मग काही प्रॅक्टिकल पण नाही कधी कधी गडूड पण येत तो ना पाणी आणि आता कसं वेदर चेंज झाला ना म्हणजे पाण्याचा मोसम लागला तर नवीन नवीन मध्ये तो पाणी एकदम गंदा येते. चार वार त्याच्यामुळे मग त्या रोसच बर राहते.
हम हम हम.
असं.
ते तर आहेच.
झालेत का मग कामं वगैरे सगडे?
कोणा हा हा बरं. आमच्या इकड ना शेजारी एक छोटी मुलगी आहे.
हा हा बोला ना.
ना तिच्या इथ मोबाईल नाहीेत आमच्या इथं ना मोबाईल बघायला येते ती.
अरे बापरे आणि तुम्ही देऊन देता? हॅलो.
हो रीलल्स वगैरे बघायला येते बिचारी छोट आहे हा ना.
चांगलं आहे म्हणजे हॅबिट तुम्ही लावली की आधीपासन हॅबिट तुम्ही लावली की आ आधीपासून हॅबिट होती म्हंटलं. एक सेकंद एक सेकंद एक सेकड एक सेकंद.
ओके हा. मम्मी काय सांगत तरु. मोबाईल आणि पाणी. अनेसाठी कटोरत आला आहे ते. मग मी अस मोबाईल कुठे ठेवला.
हॅलो. हॅलो हा बोला हा. त्यांनी तुम्हाला उम काय म्हणतात तुम्ही त्यांना तिला आदत लावली का तिला आधीपासूनच आदत होती म्हंटलं.
तिला आधीपासूनच आदत आहे.
बापरे.
हम्म खूप छोटी आहे ती.